हा पैल्यांदा या एक अंक चुकला होता न मोबाईल नंबर दाबताना ते म्हणतात लगे युजर छान बोर्डिंग झालेली नाही म्हणं पाहिलं म्हटलं का
अ माझ्या याच्यात बी कॉलची ली ली हे येऊन राहिली कॉलिंग केलेले लिस्ट आहे काय काजी ना म
सेना न गं त्यासाठी कॉल दिसतीवरील ना
हा का आता जे दहा, आठ, दहा दिसून राहिले. ना नंबर दिसून राहील मोबाईल नंबर आणि तिकडे ते पा चौथ मी पूर्ण पाहूनच तुमचा फोन आला.
तू काय करते रं त्याची नाही का स्क्रिनशॉट मारून ठेव
ह हो
हम्म पाहिलं ना
तुमचे ते कसं आहे कॉलिंगचं ते चेस स्क्रीनशॉट पाठव बरं एक कशी कसं कॉल बिल करते त म तुम्ही आता ॲप ओप ओपन केल्याच्या नंतर समजा काय काय प्रोसेस करताना प्रत्येकाची एक येतील मग? समजा आता ॲप ओ फोन.. काय येते नंतर काय येते असं त्याचे स्क्रीनशॉट काढून.....
बस, बस म्या काढ म्या काढाले ते कि तला पाठेल मेसेजचे स्क्रीनशॉट.
हं बरं, बर.
हा कारण की ते मला ते समजलं नव्हत नेमकं काय करायचं मग मी ति सबमिशनला पाठवलं. कारण मी म्हणलं पहिल्यांदा पाचच कॉल आले जे मी मला एकाच व्यक्ती सोबत बोलायचं म तिला टाकल ना ते तिथ मग तिन सांगित
हो का? हम्म हम्म ते याच्यावर येऊन राहिल का हो मराठी फ्रेंड कॉल असं म्हणजे
फोन फोन अ फ्रेंड आलं असेल फोन अ फ्रेंड हा.... बरोबर मग तेच तेच आहे. मग फोन अ फ्रेड हाच टास्क आहे मग तो.
हाओ का तिच्यावर पन्नास आहे.
काय?
इकडे आकडा जो दिसला ऑन अ बॉक्समधी
हा, हा
तिथं पन्नास लिहिलाय बी...,.
पन्नास तर मग तुला पन्नास कराय लागन तो पहिले तीस करेल नाही ना?
हा बाकी आहे अजून समद. ते आता वीस आहे का तुमचे? हा वो का? हम्म हम्म मग आपण बोललो त्याच्यात नाही कट होत का आपले समजा आता तुम्ही मला पाच कॉल केले?
नाही, नाही, नाही तस नाही ते. समजा मी मी कॉल केल तुला पाच ते माजे ते माझेच कट होईल‌ तू मला जेव्हा लावशील का तेव्हा तुझे कट होईल म्हणजे आता मी तुला लावले का तिथ तूला ऐशी रुपई आणि तू जेव्हा मला लावशील का त्या तुला शंभर अस आहे ते.
होव का?
हां
मला अ मला ऐंशी भेटेन का? तुमच्या इथून का वीस? हो का? हं हं
करशीन का? तेव्हा मला ऐंशी भेटल. तुला शंभर
हाव का
हम् हम् म्हणजे आपल्यालाच आपले यआ इनकमिंगचे ऐंशी आणि आउट गोईंगचे शंभर अस करून बर बसल्या बसल्या फोन लावायची न
बोल तर चाल
मागच्या कॉलमध्ये तुम्ही कार्याबद्दल बोलाच
मागच्या कॉल मधी पहिल्यांदा म्हणी बरं का ते कार्याबद्दल बोला समजा तुम्हाला या कार्या समजा त त काय वाटलं बा तुम्हा त्याच्या विषयी असं आम्ही बोललो अरणा बाईजण मग कॉल झालेच तसे पण बाकीच बरं बरं